हॅलो. हॅलो. आवाज येतोय आवाज येतोय सखी. नम नमस्कार कशी आहेस?
छान ये. हॅलो, हम् हम. सकाळ काय सकाळचे कामे. सकाळची कामे हे. चालू हाये थोडंफार.
अरे वा मग उन्हाळ्यात गावाला वगैरे गेला होता की नाही.
हा गेले होते ना. हॅलो. हॅलो.
खेडे गावाची जी जीवनशैली आपल्याला जी खेडे गावातली किंवा गावातली जी जीवनशैली आहे ती तुला कुठली आवडती गावाची कि शहराची. ची.
हॅलो.
हॅलो, सकी आवाज येतोय येतोय आवाज.
मध्ये मध्ये
हॅलो, मला येतोय आवाज तुला येतोय का? होउदे आपण बोलत राहू. हो, जरी कट होते ना तरी आपण बोलत राहू. बर बर होईल, ऐक ना सकी मी गावाला गेली हो ना तर मला गावाची जी जीवनशैली ना ती खूप खूप आवडली मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना घेऊन, अ त्यांच्या मामाच्या गावाला गेली तर त्यांचे मामा हे म्हणजे माझं माहेर हे ग्रामीण भागातलं येतं. तर मला तिथे बऱ्याच म्हणजे आता जवळपास वर्षाने गेले मी उन्हाळ्याच्या सुट्टीत. मध्ये, तर मला जी ग्रामीन जीवनाची जी ग्रामीण जीवन पद्धती आहे. म्हणजे ग्रामीण जीवन आहे जे साधेपणाच, निसर्गाशी असलेलं नात, माणूस माणूसकीची जपवणूक ह्या गोष्टी खूप आवडल्या त्या खूप भावल्या आणि नव्हें नव्हें तर माझ्या मुलांमध्ये पण मला असं कुठ कुठेतरी वेगळे पण जाणवलं ह.
हम्.
हा त्या गावाच्या आपुलकीच त्या गावाच्या साधेपणात
हम्म. हा मी पण गावाकडे गेले होते माझ्या मुलीला घेऊन.
कराला की आजी अ मी शेती आणि ग्रामीण जीवनशैली यावर आपण अ यावर आपण किती सुंदर हे करू शकतो शहरातली शहरातली जी आहे. ळी आपली जीवनशैली, त्यात ज्या वेळा आपण गावात जातो त्यावेळा एक शांतता आपला मिळते किंवा निसर्गाशी आपण जोडल्या जातो आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आपला जो भारत देश आहे ना हाच कृषी प्रधान असल्यामुळे आज आपल्या देशातील अ बरीचशीच मोठी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणजे गावावर शेत या व्यवसायावर अवलंबून हे आणि शेती हा एक केवळ वे ती एक संस्कृती, एक जीवन पद्धती आणि आपल्या देशाचा अर्थ अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हा आपल्या देशाचा
ह.
हा दिवस रात्र मेहनत करून संपूर्ण देशाचं पोट भरतो. म्हणून मला ग्रामीण जीवनाची जी हे आहे शेतकरी म्हणा किंवा शेतकरी राजा म्हणा त्याबद्दल खरंच एक कुतहल किंवा खरंच एक स्वाभिमान वाटतो, जस की सीमेवर सैनिक उभे असतात. संरक्षणासाठी तसाच हा अहोरात्र कष्ट करणारा देशाचं पोट भरणारा अन्नदाता ता देखील दिवस रात्र मेहनत करतो.
हा.
जीवन आहे साधेपणाच ते मला खूप आवडलं, तिथली शांतता नैसर्गिक असते त्या गावा तली सकाळची सुरुवाती फक्त पक्ष्यांच्या किलबिल, किलबिल, किलबिलाटाने होते. ताजी हवा हिरविगार शेती, डोंगर, नद्या आणि झाडे यामुळे गावाचे वातावरण खरंच अक्षरशः प्रसन्न वाटते आणि गावातील लोक एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात, कोणाच्या घरी लग्न असतो किंवा संकट असो संपूर्ण गाव मदतीला, धावून येते ही एकोप्याची भावना मला ग्रामीण जीवनात अ म्हणजे मोठ्याने मोठ्या याच्यावर दिसली ती तुला काय वाटतं?
हा मला पण एक गाव म्हणजे एक जिवा्हाळ्याची संस्कृतीची सुंदर विषय गाव म्हणजे प्रत्येक गावात स्वतः जेवे सौंदर्य निसर्ग सौंदर्य संस्कृती आणि जीवनशैली असते.
ह
गावातील हिरवीगार शेतं शुद्ध हवा शांत आणि निवांत वातावरण मनाला शांत देते हे शहरी भागात कुठे आपल्याला अनुभवता येत नाही ना
हा नाही अनुभवत आणि शहरी भागामध्ये माणुसकिचा जरा कमी अभाव वाटतो. जो गावाकडे गावातल्या लोकांमध्ये अस जाणवतो ना शहरामध्ये धावपळच्या आपण असं नाही म्हणू शकत. शहरातली जीवन पद्धती चुकीची आहे, कारण ती आधुनिकता आहे आपण आपल्याला ती ह गरजेचीच आहे, पण हा पण हम् पण पण इथे ना जर ह्या वेगवान जीवनामध्ये आपण जर माणूसकिपासून थोड थोडेशे लांब आलोय, आणि अजून एक गोष्ट मला जी गावातली आवडली ती म्हणजे गावातील सण आणि संस्कृती, ग्रामीण भागात सण मोठ्या उत्साहाने साजरे होतात, जस की पोळा असेल, म्हणजे बैल पोळा, मकर संक्रांत दिवाळी, होळी अगदी छोट्यातला छोटा सण जो शहरामध्ये बऱ्यापैकी अ म्हणजे असं आठवत नाही. नाग पंचमी असेल, म्हणजे या अशा सणांना दे गावाच्या संस्कृतीच दर्शन घडतं, आणि बैलपोळा आता हा शेतकऱ्यांचा विशेष स सण आहे, या दिवशी, हम्म म्हणजे, खरंच अ बघा शेतकरी हा असा आहे की तो अ मुख्या जनावरांचे सुद्धा अ म्हणजे मुख्य जनावरांचा सुद्धा तो सन्मान, सन्मान करतो. कि ज्या बैलापासून शेत म्हणजे, खरंच शेतकऱ्याचा तो किती जवळचा मित्र,, तो त्याचा सन्मानऽऽ करतो कारण तो वर्षेभर त्याच्या कामात बैलाचं मोठं योगदान असतं. त्यामुळे तो शेतकरी किती सुंदर त्याचा सन्मान करतो. किंवा त्याची औपचारिकता किती सुंदर पद्धतीनेऽऽ
हम्, ह्, नाही आपण जरऽऽ आपन जरीऽऽ शहरात आलो, आपण तरी आपल्याला लहान मुलांना गावात सहणाचा हे ठेवला,, आदर. तर पण ते समोर चालून चालते ना मग. आपण पण ते सण साजरे करायचे शहरात,, म्हणजे आपल्या मुलांना पण माहित होतील ना. हा,, संस्कृती पुढे जाईल मग. आपण ते प्रत्येक सण आपल्या मुलांना सांगायचऽऽ चे असे,, आपण पण साजरे करायचे तेव्हा मुलांना माह होतील ना.
हो, हो, पण जे आपण इकडे शहरामध्ये तितक्या मोठ्या पद्धतीनेऽऽ किंवा आता सपोज बैल पोळ हा साजरा करायचा झाला शहरात,, तर तोऽऽ
नाही साजरा करू शकत ना,, तेच घरी मातीचे बैला आणून ते,, तेवढीच पूजा, तेवढी फक्तऽऽ माहिती का बैल पोळा हाय म्हणून आज.
मिळतं, किंवा आहे, तसं आपण शहरामध्ये नाही देऊ शकत. म्हणजे जो बैल पोळा,, हा,, हा म्हणजे तो बैल पोळा आपण गावाकडे जाऊन ज्या पद्धतीऽऽ म्हणजे जो साजरा होतो,, त म्हणजेऽऽ अशा काही ठराविक गोष्टी एयत त्या गावाकडे जाऊनच मिळतात. असं मला वाटतं हा.
हम्म, गावाची कोणीच नाही हे करू शकत,, शेवटी गाव ते गाव.
आणिऽऽ अजून म्हणजे, अं शेतीचं महत्त्व मानवाच्या मूलभूत गरजांमध्येऽऽ अन्न ही सर्वात महत्त्वाची गरज ए,, हे अन्न आपल्याला शतीून मिळतं, धान्य, ऽऽ ळे, भाऽऽ भाज्या, कडधान्ये, ऊस, कापूस अशा अनेक पिकांचे उत्पादन शेतीतून होते. म्हणजे देशाची,, देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यामध्ये शऽऽ शतीचे मोठे योगदान आहे,, अनेक उद्योग धंदे शेतीवर आधारितऽऽ आहे, साखर कारखाने, काऽऽ पड उद्योग, दुग्ध व्यवसाय, अन्न प्रक्रिया, हे सगळे उद्योग शऽऽ तिशी संबंधित आहे.
आहे,, शेतीलाच व्हॅल्यू नाही राहिली आता शेतीत कोणीचऽऽ काम नाही ना, बरेचऽऽ म्हणजे आता शेतीत कोणीच नाही चालले,, सगळी शिक्षणावर ओळऽऽ शिक शिक्षणातले कष्ट कमी झाले म्हणजे जमीन इथले शेत तिथले म्हणून तेवढी महागाई आपल्याला
हो नाही काय झालं अ शेतीमध्ये ना आधुनिक शेतीकडे लोक वळाली ना त्यामुळे ह्या गोष्टी अं म्हणजे अ झालाय म्हणून आपल्याला असं वाटतं रोजगार जरी तिकडे कमी झाला असाल तर तशाकार प्रकारचे अवजरे निघाले म्हणजे आता जरी ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा हा अ आधुून एक तकडे वळालाय असं
हा कष्ट म्हणजे कोणी नाही सगळ आधुनिक प्रमाणे शेती करायली सगळे शेतकरी
हम्मम् म्हणजे शेतकऱ्यांना शेत शेतकऱ्यांना आधुनिक परीानामाचे प्रशिक्षण मिळत आहे किंवा ते जर मिळाल ती आजून शेती अजून फायदेशी र होऊ शकते आपल्याला हा आणि शेती ही केवळ
चांगली हे प्रगती कशी हे करायची शेतकऱ्याला पण आता कळालं
हम्म हम्म हम्म हे बघा शेती हि केवळ व्यवसाय नाही तर ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे ग्रामीण जीवन हे साधेपणा अस श्रम सहकार्य आणि निसग निसर्ग प्रेम यांचे प्रतीक शेत शेतकरी आपल्या घामाने देशाला अन्न पुरवतो. त्यामुळे प्रत्येकाने शेतकरी आणि शेतीचा सन्मान हा केलाचं पाहिजेल. असं मला वाटत शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबात देशाचे भविष्य दडलेले आहे, त्या हम्म त्यामुळे गाव हो हो त्यामुळे गाव वाचलं पाहिजेल, शेती वाचली पाहिजेल.
हा आ.
मला वाटत कारण की आपण बऱ्यापैकी आपली ही आर्थिक व्यवस्था म्हणजे आपल्या देशाला शेतीप्रधानचं देश म्हणता
हा पण शेती खूप कमी होऊन राहिली आता शर ते भागात कशे फ्लॅट रस्त्यामध्ये चाली कंपन्या हे ते शहरात तर खूप कमी व्हायली ना, शेती तर राहिलीचं नाइ शहरात
हो हो म ह्याच ग्रामीण भागातल्या आता समस्या नि र्माण होत आहे, त्यांना बऱ्याचं च्याच पाण्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अ त्यांना बऱ्याचशा समस्यांना सामोरही जावं लाग त चालेल काय मी बोलून तुमच्याशी खूप छान वाट
हा हा चाल